हॅलो
हा येतोय का आवाज
हो येतोय येतोय
हा
हम्म काय चाललंय भांडे चालू आहेत वाटते
भांडे घासते आता जेवण झालं ना मजुत्तरचे भांडे घासायच आमच्या इथे पाण्याचा प्रश्न आहे पाणी टायमाचच सोडतात मग मला ते दुपारी मी अल्टरनेट करून सगळे भांडे धुवून घासून ठेवते म्हणजे संध्याकाळी आलं तिथपर्यंत ते कोरडे राहतात ना वास येत नाही पाण्याला पण
बरोबर आहे त्यांच्यात दिवस जाते वा आहे सगळा भरण पाणी भरायचं बोलल्यावरत ललेच छान आहे
आणि ते टायमात आहे ना पण सापला येतो संध्याकाळी आता तेव आपलं एक ड्रम खाली करून ठेवते तो आता दोन चार दिवसापासून त्यातलं पाणीच नव्हतं नाहीलं आता आम्ही दोळ्याततो त्यामुळं मग मी सगळ्या बघते की ते भरवत होे बाई सगळ्या घरात पाणीच पाणी ग आता म्हटलं तसं करायचंच नाही आता पाणीच नाही भरत एकदा खादा्या टायम जे बे काम झालं ते भरायचं पाणी आहे तोपर्यंत सकाळी सात ते नऊ पाणी असत तोपर्यंत काम करून घ्यायची
हम्म आम्ही संध्याकाळी आल्यावर
परत बाथरूम मध्ये दोन बकेटे फक्त ठेवायचे आणि हे दोन ड्रम आहेत ना आ ते म्हंलं सकाळी पाणीच नाही भरायचं पाणी गेल्यावर जे कामं राहतात ते त्या ड्रममध्ये करून टाकायच ड्रम पालता टाकायचां आणि रोज संध्याकाळी भरून ठेवायचं
हा बरोबर आहे
बाकी मग उगच ना त्या सगळ्या बकेटी भरून ठेवा त्या रोज चिकट होतं ते पाणी बोरचं ते रोजच घासत त्या पांढर नाही होतं
पांढऱ्या होतात जास्त हा राडा सु होतो आणि घरात सगळा
जलं जसंगेल तेवढंच होतं पाणी
आणि ते काय होतय शिळ झालं म्हणून माणूस परत ते पाणी वात बसते तेवघं पाण्याच वाया जास्त जात आहे तस
आता उलट पाऊस नाही अजून तर पाणी पातळी जेकडून टँकर येतात तिकडचं पण पाणी कमी झाल्या वाट तिथ नंबर लागतात लांबल लचक लाईनी
हम्म उलटाय ना हे साठवायलाच पद्धत जी आहे ना तीच बंद करायला पाहिजे
हम्म मला तर वाटतय ना नेहमीपेक्षा आता जास्त पाणी लागत असं लोक साठवतात टाकून देतात हॅलो हॅलो हॅलो हॅलो